हॅलो बोला मग काय चालंय?
काही नाही फ्रीच आहे म- निवांताच हो हो झालं.
हम्म्म अजून काय संध्याकाळचं स्वयंपाक.
होय तेच उरकलं आधी म्हटल्यानंतर म्हणजे कसं. बोलत बसायला वेळ पण भेटतो.
हो ना आणि मध्ये मध्ये कस मग ते डिस्टर्ब झाल्यावर आपल्याला पण आवाज येत नाही आणि समजत पण नाही.
आणि ते चालतच नाही ना म्हणजे आमच्या जॉईंट फॅमिलीला हो. जॉईंट फॅमिली असला मग एच मिनिट जॉईंट फॅमिली अस मग म जॉईंट फॅमिली असल्यामुळे मग ते घरात मासेत.
हो आणि लहान मुलं वगैरे मध्ये मध्ये येतात.
हो तररा खरंच जास्त तरी मी दुपारचच ट्राय करते दुपारचच. पण का दुपारी कॉलचसवत न्ह तो नाही काय आता परत त्याला सांगितलं. बोलू नको कि नाही हे कर डिस्टर्ब नाही करत. पण दुपारी काल कॉल करत होते पण माझा ते हेच होत नव्हतं कॉलिंगच होत नव्हतं.
ते अस तर प्रॉब्लेम खूप वेळा झालाय आता माझं पण लागलय तुमच पण लागल. ग काय करू तुम्ही पण मला लावा मी पण तुम्हाला करेल आणि द्यापण म्हणे आता उद्या परवा पण मी म्हणजे उद्या संध्याकाळ नंतर जाणार मी तर मी जस बाहेर जर गेल तर मी तुमला सांगते पहिल्याचं.
होय नाही आताच काय करून माहिते का आता तीन तीन कॉल कमप्टिट करूया, आता वेळ आहे ना तुम्हाला?
हा आहे तसं बघू! हा बघूया. चालेल, अजून काय मग?
आमच्या मग ते हेच्याबद्दल, सणांबद्दल तुमच्या इकडे कसं असतात सण वगैरे, वट
आप अं, तेच आपण जस करतो तसं. सारखंच आहे. सणांचं काही नाही एवढं म्हणजे गणपती पण दहा दिवस असता. नवरात्री असते हो, नवरात्रीला घट असता घरामध्ये.
घरामध्ये असतं तुमच्या,
असतनां घरात
होय, आमच्या इथं नसतयं.
आणि गणपतीमध्ये कसं, मग आपलं सर्व रोज गणपतीचं कधी गणपती येता. कधी जातात तेच समजत नाही, रोज आपण आरती वगैरे करायचं काय काय नव नवीन नवीन पदार्थ बनवायचं. ते सगळं करण्यातच मग दहा दिवस कसं निघून जाता ते पण समजत नाही. हा रोज एक नवीन गोड पदार्थ. काय तर बनवतो नैवेद्याला, मग रोज दोन, टायम आरती करायचं वगैरे चालू असतं. दोनच्या तस आठ हो हो, आणि आठ दिवसांपासूनच तयारी, करावी लागते, मग ते सर्व डेकोरेशन वगैरे करावं लागतं. घरामध्ये बाहेर हॉलमध्येच बसवता गणपती. तुमच्याकडे असता का गणपती? आहे ना, आणि महालक्ष्मी पण असता का? नाही ना, हम्म हम्म महालक्ष्मीच पण खूप, खूप तयारी करावी लागते. म्हणजे पूर्वीपासूनच नाही का, तिच्या जवळजवळ पंधरा वीस दिवसापासूनचं त्याचं करावं लागत. तर आपण दिवाळीला नाही आमच्या कडे नाहीये पण माझ्या मावशीकडे आहे.
होय का,
तर मी बघितलंय ना लग्ना म्हणजे लग्न झाल्यापासून मग नाहीच, जमलं अस त्यावेेळेस बोलवतात ते दरवर्षी. पण कसं होत लांब असल्याने नाही जमत हो, आणि मुलांची शाळा वगैरे असतं, आपल्या त्या वेळेस सुट्या नसता.
हो हो नस
आपल्या सुट्यां कसं दिवाळी आणि फक्त मे महिन्यातच असता. आणि दिवाळी मध्ये पण मी नाही जात अ, गावी मम्मीकडे म्हणजे कसं सुट ट्या जास्त नसता, आणि ते घरात पण कोण ना कोण आलेलं असतं आपले माणस पण जॉईंट फॅमिलीच ये, मग कामं पण बरीच असता. त्यांच्याने नाही जमत जायला. आणि दिवाळीच कसं होतं सुट्या पहिले हो, दिवाळीचं ट्या अगोदरच भेटता, नंतर जास्त दिवस नसता मग पाच सहा दिवस संपले फोन चालू होता.
होय? त्यांचं काहीतरी बाकी असतात. म्हणजे होमवर्क वगैरे असतात काय असते त्याच्यामध्ये,
माझं कसं जरा लापरगावी थोडं लांबचं पडत असल्याने मग मी नाहीच जात, डायरेक्ट मे महिन्या मध्येचं जाते, तर मग महिना राहून येते मग.
होय ना, तसं जाऊ दे ते तर बरं वाटतं, म्हणजे चार दिवस जायचं यायचं ते नकोच वाटतं, म्हणजे गेलं कि मग ते नको यायला वगैरे नकोच वाटतं.
तेच ना हां, बरं मग ते एकदा वर्षातून एकदाचं जायचं महिनाभर राहून यायचं मग सर सर्व भेटता शाळेतले पण मग असं. तिथे आम्ही सगळे मिळून प्लॅन करतोय. काम ग्रुपच बनवलय मग शाळेतले पण सर्व म्हणजे मित्र मैत्रिणी, सगळे भेटता मग बाहेर जायचं वगैरे मग तेवढंच वर्षातून एकदा भेटलं तर ते छान वाटत मग.
होय ना ते वैष्णवी काय म्हणत्यात ते महालक्ष्मीचं काय असत. त नक्की तुमच्या इथे,
महालक्ष्मीचं मावशीकडे असतं. माझ्या त्यामुळे आपण जसं दिवाळीला फराळचं वगैरे बनवतो ना तसंच सर्व पदार्थ बनवाव लागतात. त्यावेळेस पण म्हणजे करंजी, चिवडा चिवडा, लाडू, चकली पासून मग ते अस दोन प्रकार असत. ना महालक्ष्मी ते येत ना गौरीपूजन वगैरे म्हणजे तुम्ही तेवढं माहित असेल. ना
हा हा ते माहिती आहे.
मग ती बसल्यावर तिसऱ्या दिवशी महालक्ष्मी असता. मग ते गौरी आवाहन म्हणून असतं. पहिल्या दिवशी ते येता मग दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असतं. त्या दिवशी मग असं मुली मुलींना असं घरी बोलवता आणि सवाष्णी वगैरे जेवायला सांगता मग त्या दिवशी गौरीपूजन म्हणजे मग ते गौरीला पण असं पुरणपोळीचं वगैरे सर्व नैवेद्य दाखवता.
होय, का
दिवशी ते उठवता मग आणि त्यात दोन प्रकार जास्त काही काहीच्या घरी असं बसलेले असत. फक्त मुकुट असतं. आणि काही काहींच्या घरी ते पूर्ण म्हणजे उभय लक्ष्मी असतात.
हा हा हा
ते आमच्या माहेरी मावशीकडे आहे. तर त्यांच्याकडे तसच आहे. ते म्हणजे उभेच आहे. त्यांच्याकडे मग त्यांना दरवर्षी नवीन साड्या वगैरे घ्याव लागत. नवीन साड्याच घालता हो. आणि सर्व आपल्याकडे दागिने वगैरे जे असेल. ते लक्ष्मींना दागिने घालायचे. आणि ते महालक्ष्मीना जे साड्या घालतात. ते मुलींना देता मग ते त्यांच्या त्यांना जे नेसावता असं. त्यांना ते साड्या मुलींना देता. नंतर
हा हा हा आमच्या इथे, पण म्हणजे तसंच असतं. म्हणजे काय असतं. आता आमच्यात ॲक्च्युली इथं गावामध्ये एक एक प्रत्येकी अ एक एक असत म्हणजे कायकच्या घरी एक एकच असत्या पण आम्ही गौराइ म्हणतो मा महालक्ष्मी वगैरे नाही ह गौराई म्हणतो आम्ही ह त्याच्यामुळे ते महालक्ष्मी समजलं नाही अ गौरी वगैरे येते नाही. गणपती बसल्यानंतर दोन तीन दिवसांनी गौराई बोलतो आम्ही हा तरी मी म्हटलं महालक्ष्मी काय नवीन आहे.
नाही नाही तेच हा महालक्ष्मी आहे. महालक्ष्मी
हा फक्त आमच्यात स वगैरे नसत तसं काय आ पहिल्या दिवशी काय करतं आमच्या इथ म्हणजे गावी असल्यामुळे काय होतं. सगळ्या आजूबाजूच्या बायका वगैरे दहा पंधरा जणी असतो. आम्ही आणि मग ते सगळे एकत्र यायचं मग ते ठशे उठवत उठवत. म्हणजे बाहेरून तुळशी पासून आत यायचं, हा मग ते पहिल्या दिवशी ते असतं. मग आतमध्ये वगैरे घ्यायचं त्याला अ लक्ष्मीला आपलं गौराईला आणि मग, आमच्यात अ प्रत्येक त्यांच्या घरी एक एकच असते. आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे त्यांनी पहिल्यापासून असे दोन बसवतात. मग आमच्या दोन असतात मग आम्ही काय करतो. एकीला बसवून, म्हणजे जरवर्षी असं वेगवेगळं असतं. काहीतरी मागच्या वर्षी तर आमच्या गावात ना असं अ म्हणजे असत. ना आता हे, अ माळावरचे काय मला म्हणायचं. असं ग्रुप असतो. ग्रुप गावातल्याचा वेगळा माळावर. ह्याचं वेगळं असं हं मग गावात काय केलं होत. पूर्ण गौरीच्या म्हणजे महादेवा लग्न वैगरे जे असत... त्या टाईप मधे, म्हणजे तिला चुडा भरणा म्हणा ह तिची हळद तिची मेहंदी नंतर अस म्हणजे डेकोरेशन लग्न वै वगैरे सगळ होती अ सत्यनारायणाची पूजा लग्नाच्या दिवशी ते परत ते फेरे घताना नाही का सप्तपदी ची हळद. सगळं म्हणजे ना प्रत्येकी एका एका घरात दिलं होत एका घरात तिच पहिल्या दिवशी म काय असतं मुहुर्त मेढ नाही का म ते घेतलं पहिल्या दिवशी. त्याच्या पत्रिकेच एकीने घेतलं होतं एकेने मुहूर्त मेढायचं घेतलं होतं दुसरीेने हे अ दुसऱ्या दिवशी चुडा. परत मेहंदी ते अस स्टेप बाय स्टेप हा आणि डेकोरेशन पूर्ण अस त हाय फे हे म्हणजे एज इट इज. ते शंकर नाही का शंकरन पार्वती त्याच ते लाटला ते असं म्हणजे ते ते दिसतात ना शंकर पार्वती. तशामध्ये हा म तशामध्ये केलो होत. तसं. तशामध्ये मग.
हो ना छानच केलं मग मी पहिल्यांदाच बघा ऐकते म्हणजे एवढं मोठं एवढ्या चांगल्या पद्धत
हो आणि ते असा नंबर वगैरे म्हणजे असते ना प्राईझ वगैरे त्याच्यामुळे बक्षीस वगैरे असल्यामुळे सगळ्यांनी आवडी आणि जस असेल तर मा माणसं पण काय करतात अस ऑलरेडी कस आपण सजावट करतोच पण एवढं अस कधी कधी आपल्याला हा उत्साह ना हा मग की बाबा आपला नंबर येईल वगैरे अस नाही का
तेच ना म्हणजे होपस असत की आपल्याला प्राईज मिळेल. असं प्रत्येकाला वाटत ना मग
ह्या वेळेस काय केलं होत त्यांना सगळ्यांना बक्षीस दिलं होत का तर एवढं छान म्हणजे प्रत्येकिन प्रत्ये्किच्या हवेच्यानुसार ती आता जाता पुजन असतं ना. लग्नामध्ये तुमच्यास्त ना मुहूर्त मेढ हा. आताच जे आपण डेकोरेशन करतो ना हेला आपल्या लग्च्या वेळेस नाही का फोटो शूटसाठी तिनि घालेच आहे ते ट्रेंड मग ते सगळं तसंच फुलं वगैरे मग ती आत येताना असं तिचे फोटो काढताना वै गेरे नाही का असं मैत्रिणी वगैरे आल्या तर पाया पडायला वगैरे हास एवढं छान एवढं छान की बस काही काही तर गाडीवर बसून असं ते फोटो सेल्फी वगैरे नाही तसे गाडीवर बसवले होते बुलेट वर आणि चष्मा वगैरे तिला घालून पर्स बिर्स आडकुन अस केस वगैरे उडवताना असं येवड म्हणजे त्याला बनवायला पण किती ट्रॅक लागते ना म्हणजे असं ह. किती विचार करून तिला सजावट वगैरे हे असं ते तसं नाही का हात
हो ना आणि कसं पैसे मेहनत पण लागते आणि पैसा पण तसा खर्च करावा लागत.
लागतोय होय. ते पण आहे महत्वाचं पैसा असेल तर डेकोरेशन.
आणि बघा आणि असं साधारण समजा मा व्यक् तीच्या घरी असेल तर तेवढं म्हणजे खर्च तर करू शकत नाही ना, साध्या पध्दत तीनं नाही तरी करता पण त्यांच्याकडून कस जेवढं होईल तेवढं ते लोक पण करता. पण हे एवढं ट्रेंड सारखं करायच म्हणजे मग ते थोडं पैसे असणारेच करू शकत.
होय मी करते आता. नंतर करत हा आत्ता म्हणजे लगेच करते.